हॅलो..
हॅलो
आवाज येतोय काय?
हा यायलाय की
काय करायलाय.
काही नाही बघा आत्ता आवरले काम सगळी गावातले आता आले घरामधी
हा जेवला काय?
नाही अजून, तुम्ही?
आम्ही आत्ता जेवलो बघा.
हा हा
वेळ केलाय जेवायला.
बस आत्ता गावात फिरलो त्यामुळ तिकडचं सगळं आवरून आत्ता जायचं म्हटलं घराला जेवायला
हा हा आणि काय मग
काय नाही बघा.
तुमचं ह्याच्यात बी सी कशाला होता तुम्ही कॉलेजला
बी सी ए ला
मग बी सी ए ला होता व्हय.
होय.
कसं म्हणजे काय काय असतं तिथं बी सी ए मध्ये
बी सी ए मध्ये कॉम्पिटिव्ह सब्जेक्ट वगैरे असतात आणि कॉम्प्युटरचे सगळे सब्जेक्ट असतात आणि एक मॅथ गणित विषय असतोय. आणि इंग्लिशच एक असतेय.
हा हा म्हणजे विषय कशी असत विषय किती असतात टोटल त्यात
जास्त म्हणजे दर सेमिस्टरला पाच विषय असतात आणि ला स्ट सेमिस्टर ला प्रोजेक्ट असते ना म प्रोजेक्ट असल्यामुळं एक विषय कमी असतोय चारच विषय असत्यात. लास्ट सेमिस्टरला
हा हा
माझी टोटल सहा सेमिस्टर होतात तीन वर्षाचच आहे.
टोटल सहा होते व्हय.
होय.
म्हणजे आता तुमचं हे झाली ना ग्रॅज्युएशन त्यात
होय झाले आताच झाले कंप्लीट ग्रॅज्युएशन
हा हा मग अजून ऍडमिशन करायचं दुसरं
तुम्हाला व्हय
हा तुम्हाला तुमचं आता ऍडमिशन करणार ना त्यानी आता दुसऱ्या ह्याच्यात
हा होय.
मग ते आता कशात घेणार ये त्यात
आता बघायच अजून एम सी ए करणार ये बघायलोय. तुम्ही हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो